बोला ना ताई. हो बोला ना.
हॅलो.
हो आवाज येतोय तुमचा? थोड रेंज मध्ये यांना ना आज रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटत.
समजोरेंत प्रॉ्लेम काय का.
हो रेंजचा प्रॉब्लेम आहे आज. हो आवाज येतोय काय? चालू आहे हो ना हे पोरं धिंगाणा घालताय ना हा. आज काय रविवार आहे पोरांना िघाणस लागतो आज.
हा ना आज असव -
हो ना.
पु
रविवार असल्यावर तसेच करता पोर.
हा
हो ना शाळेत बर राहत ते.
कशाचं बाई कूपर्शं ती किती. पोरगा आहे पोरांचं तास आहे परर्शानच करतव परर्शानच करता.
हम्म. हा म्हण म्हणण म्हणात का आपल्याला .
हो ना.
हा.
काय चालू आहे मग.
आ
काय चालूय आहे बाकी.
काही नाही आता आवरलं संध्याकाळ स्वयंपाक तयारी राहील परत.
हो ना आज काय रविवार असाच गेला हे कर ते कर अ हो ना.
हम्म.
बाकी कसं चालूय मग? वा अ गेला होत्या का मग दिंडी मध्ये. हो का मला वाटलं गेला होता की काय.
नाही बाकीचचे गेलेले अगं मल गर्दी राहते ना. ते गांधी मध्ये गेले की मला कस तरी होत.
हो का हा ते सवय नाही ना आपल्याला त्यामुळ.
ह रस्त्यातून चालायला काही वाटत नाही मला.
हो ते तर आहे.
गेलं क एकदम ते दिंडे्या जास्त लोक होते ना ते कसतरी होत गुन मारले होतं मरले.
हा ते वातावरण आणि काल बुरभूर पण चालूच होती हना.
हा चालूच होत गेलं ते बाकीच्या मला म्हणे तर म्हटलं मगच मी.
मी पण त्या तमुळेळच नाही हा. हं मी नाही गेली बाई, पोरं लहान लहान असल्यावर खरच जाणं काओ, नाही नाही, आणि ती लहानपणी कोणाला अंगाला हात पण लावून नाही देत. असल मग.
आबाई असतं समजा आबाई ला होत राई
हा नाही, आबई असते तर मग आणि गोष्ट होती मग राहिली असती ती. कोण ती बोल हो नाही, आज येतिल आता त्या संध्याकाळपर्यंत.
हं
बाकी काय चालूय मग आणखी.
काही नाही आता काल गेलते शेता मधी, आज जायचं होतं.
हा, पाऊसच चालू आहे ना शेतात जायला पण.
हा, दुसर काही ऐवढं ते नाय नुसतं, भुईमुग ते निघायचं होता तेवढा.
हो का. हम्म हम्म, हम्म हम्म. कधी? अच्छा. हा बोला ना ताई बोला ना.
जोडे बारित का म्हणलं आता.
काय म्हटल्या, आवाज नाही येतय तुमचा व्यवस्थित. नाही ग बाई. काय म्हंटलं मला आवाजच येत नाही, गु खूप गुत्तोय तुमचा आवाज लगे, हो.